हॅलो
हॅलो बोला.
रेंज आहे आता मोबाईल मध्ये आहे की नाही?
हो
हा लवकर फोन
हा ह तेच ना, बरमजात हंम काही वेळही नाही सापडत आता अशीच मुलं शाळेत गेली कि मग काय आहे? अ शाळेतन आल्यावर कपडे काढ जेवण दे हातपाय धु
हा..
असाच वेळ जाते आम्हाला दे आ
मुलगी आहे ना तुम्हाला. मुलगी आहे का, मुलगा आहे म्हटलं तुम्हाला?
हॅलो
तुम्हा आवाज दिलाय काय?
हा सर बोला
तुम्हाला म्हटलं मुलगी आहे का मुलगा आहे असं विचारतय
मुलं का?
हा हा तुम्हाला मुलगी आहे का मुलगा आहे असं विचारणलं बाड विचारत आहे
अ मला मुलगा मुलगी आहे ना
दोन आहेत हाय ना?
हा म्हणझे ती दिराणी अं तिला मुलगा आहे.
हा म्हणजे कसं ते अधीरा तुमचीच मुलगी आहे ना? हा तर मग मी जिला ओळखते म्हणून म्हणते तुम्हाला मुलगी हाय ना असं.
तो आवडतो ना खेळासोबत सोबत
ते देवांशी होतेे
आणखीन दोघं माझ्या बहिणीचा मुलगा आहे आद्वईक.
अच्छा हो काय. विशेषत म्हटलं, ते देवांशी
हा. सोबत आणि ते जेठ अं ते हे आहेत. ती देवांशी ती जेठानिची मुलगी आहे.
अच्छा हो काय? तेच तर म्हंटल मी म्हणजे कसं बघितले का ऑफिसमध्ये काय त्यासाठी पी होता. होका. शांत खुप आहे पण ताई ते. शांत खूप आहे म्हटलं. खूप शांत आहे. आमच्या इथेे येते ना पार्थ सोबत खेळायला इतकी शांत फिरते देवांशी तरी इकडे ती ते करते.
हो देवांशीच आणि तुझ्याशीच गप्पा. जागेवर थांबली मग काय झालं?
एकदम शांत होते आमच्या सर्वच इतका हारी हम्म शांंत खुप आहेत ते.
हो मुलगा माझा सेकंडमध्ये आहे.
हो काय?
हा आता याने नर्सरीत टाकलं दोघांने
हम्म हम्म. ते मला काय म्हटलं की बा त्यातलं एक मुलगीच मुलगी असंच वाटल मला.
हाव काय? ते कशी सोबत झालेत ना तिघही जण.
हाव काय?
ते कसे आता म्हणजे या ताईला दिवस आहे अगोदर. त्यांच दिवाणशीच आणि यांचा दोन महिन्यांच अंतर आहे.
हाव काय? म्हणून ते जास्तीत जास्त असे मोठे लहान मोठे दिसत ते सारखेच दिसतात.
हा म्हणून ते सारखेच आहेत. पण माझ्या दिरांनी जरा आले तर त्याच्यावर समजा मला महिन्यांनी मलाा राहले.
अच्छा.
मग असा पण जाऊ दे.
असं आहे ना ते. ते आद्वीक झालेला आहे तुम्हाला हाय ना?
आ?
आजीची एकच मुलगी आहे ना?
हो.
हा हा मग बरोबर आहे. कारण की माहित आहे का तिघेही जण असे सेम सेमच दिसतात ना. अग तो थोडा मोठा दिसतोय.
हो‌.
हम्म. मला असं वाटत होत पहिले आहेत दोघी बहिणीचं आहेत. आधी घरी नाही. हेला आहे नाही ते
हा हा ते कसे सगळं कोणी असेच म्हणतात. असं बहीण भाऊ आहेत का? बहिण म्हणजे असं
ते सोबत सोबत सारखेच कपडे ते घालून राहतात की नाही.
हा.
तर असं वाटलं की या दोघी बहिणी तर मी ऐ काय म्हणून का किती मस्त हाईत बाई दोघी बहिणी. आई म्हणत हा. आणि मग आई पण म्हणत नाही. एक आणि एक लायनीचे असं
हा ते आता सारखे झाले तर सारखंच आहे त्यांचं खेळणं, न्हाण.
हम्म हम्म. लेकराचे तेथे खूप चारा टाईम निघून जाते कळत नाही.
हा ना मग तेच आहे मग तू शाळेतून आला की नाही त्याचे हातपाय धुन कपडे काढ थोडंस एकदम शाळेत तर थोडासा हे असते
हो के
आणि टाईम हाय की जास्त आहे की नाही मग थोडंस हेच होते.
हम्म हम् दुपारची असते काय शाळा आता.
त्याला नव ते तीन आहे ना शाळा
नऊ ते तीन आहे ना हो का कुठे टाकलेलं आहे मग.
त्याला हिवर खिडला सिमपोलमध्ये
हाव का? गाडीवर बसणार ना मग.
हो बस आहे ना त्याला हे गाडी लावलेली.
हम्म हम्म
हा
पण शांत आहे ताई असं शांत आहे म्हटलं तुमचा मुलगा.
हम्म
बस ती कोण आले की साडे तीन सहज वाज यायलेय थोडस फ्रेश हे ते झालं की ट्युशन आता ट्युशन लावली आता यावेेळेसच लावले. ट्युशनला बाबा नेऊन देतात फिअर खेडला
काही घरी तुम्ही घेत असणार काही अभ्यास?
आणि आता माहित हाय अभ्यासक्रम एवढा भारी आहे म्हंटल. आता पहिल्यासारखं काहिच नाही राहिल ना.
नाही पहिले सारख नाही रहाय लागणे. नवीन स्टडी आहे तुम्ही बघा आता पहिले हा बीएचं शिक्षण म्हटलं की म आता तर बीएच्या शिक्षणमध्ये माहितेय का बारावी पर्यंत जे विषय होते की नाही आपल्याला
हो
तेच विषय बी ए मध्ये होते फक्त आपल्याला त्याच्यामध्ये विषय निवडायचे होते चार विषय तर कॉम मराठी इंग्लिश तर कॉमनच राहते. आणखीन विषय आपल्याने निवडायचे असतात तर आता माहिती का नवीनच पॅटर्न निघला आता तेरा विषय हायत
अ आता त्याला दहा बुकं
हा
हा आता बुक आणली ना त्याची
हम्म हम्
हाबू काय तेन सगळे वेगवेगळे पोनिक्स काय, जिएन, जिकेन, स्टोरीन बापरे.
हम्म हम्म.
खुपच आहे म्हणून मग आता यावेळेस काय केलं त्याला ट्युशन लावली म्हटलं आता महिनाभर जाऊन काय एक महिना म्हणजे मग तू ट्युशन आला की मग शाळेतून आला की बाबा तरी तिने तर लावली ट्युशन.
अच्छा असं आहे काय?
स्कूल मधलेच मॅडम आहे.
हम् हम
हा मॅडम सोबत बोलणं केलं. हा मॅडम तुम घे ऑल सब्जेक्ट घेतो. म्हटलं पाहते मग काही रिझल्ट काही सम सम
त्यांचे बुक कोण तर आपल्याला टेन्शन येते.
आं.
त्यांची बुक पोहून म्हटलं आपल्याला टेन्शन येते.
हो ना मग दिसतय तर साध्या नर्सरीचा अभ्यास कर हो.
हम् हम्.
आहेच तसं आता.
एज्युकेशन मध्ये लय बदल.
आता नर्सरी पासून तू तिथेच आहे त्या शाळेतच आहे सेम्पल मध्ये मग आता नर्सरी त्याजी के जी वन, के जी टू, फर्स्ट स्टँडर्ड काही लावली नाही पण यावेळेस लावली म.
हावू के. का एज्युकेशन मध्ये इतका बदल झाला आता. पल्या वेळ आता काही जास्त वेळ नाही झाला आपण वर्ष नाही झाले एवढे शिकून पण. खूप सारा चेंज दरवर्षी नवीन काहीतरी.
आहेच मग नवीन.
निवात
माझा मॅमला त्या दिवशी भेटायला गेली शाळेत म्हटलं मॅम ताई आता. अजिबात म्हटलं अस काळजी घे ना का करू तसं मस्ती वगैरे केलं की स्ट्रिक वागत जा म्हण नाही आत तो स्पीकच असते माझ्या जवळ कारण त्यात अभ्यासक्रम एवढा हार्ड आहे.
हम्म. नाही बरोबर आहे.
आणि ते कसं ना आतापसून जर लेकरा दिवशी वढ लागली की ते शिक्षणाची आवड लागली की नाही अशी मग आपण सुरवाती समोर जत नावं.
हम्.
आता कसं आपण तो हार्ड आहे हार्ड आहे मग ते अभ्यास करत नाही.
हो.
हा मातापसूनच म्हणजे कसं खेळायच्याकडे दुर्लक्ष केलं ना अभ्यासात लक्ष घातलं क ते समोर जातं सगळं.
लक्ष घालायच लागते.
आन प्रत्येक वर्षे सिलेबस बदलते की .
बदलते आहेस न मग ना हार्ड राहते मग.
हा मागच्या आपलं कसं असच आहे माग
पण मेन म्हणजे माहितीय काय असं मुलांना टाईम द्याय लागते.
टाईम द्या.
हम्म.
बरोबर.
शाळेत काय झालं काय माहीत अस रिलॅक्स झाल मग
त्यांची ते होमवर्कची वही त्याच्यामध्ये पहा लागते रोजच होमवर्क.
हा माजी नाहीच. होमवर्कची वहीपेक्षाही ते आता काय करता मोबाईलमध्ये ग्रुप आहे त्यांचा ते मोबाईलमध्ये सर्व टाकतात.
हम्म हम्म.
आता होमवर्क असं देतच नाही ते बुकमध्ये बिलकुल नाही देत. त्यांचा वेगळा ग्रुप आहे ते सगळे व्हॉट्सअप वर करतात.
हम्म हम्म. मग मोबाईलमध्येच बगवून हे करावं लागत समजा. मोबाईल मध्ये बघून गन्य जाऊ म.
हो म्हणलं मध्येच येते सर्व. हा म्हणजे ते होमवर्क बुक मध्ये देतच नाहीत, त्याचा ग्रुप तयार केला असेल. पण स्टँडर्ड, अ ते सर्व माप तुला संध्याकाळी पाठवून देतात. मग करून घ्या.
ते सर्वांजवळ जात ना ग्रुप मध्ये कशे सर्व मुलंही ऍड असता.
हा मुलं येत असतात सर्वचा आईवडलाची नंबर त्यांनी लिहून घेतले.
ह त्यांना ही सुपी जाते ना आपल्यालाच सुपी जाते ब.
होव म्हणून म्हटल आता, असं लक्ष द्याय लागते.
हॅलो हॅलो. हॅलो, हा हा ठेवते मग हा, मी लावून बघते आता लागते का, तुम्हाला कॉल तर.
हो हो